हॅलो!
हॅलो!
तुमचा आवाज खूप कमी येतोय.
आता?
हॅलो!
आता येतोय?
तुमचा आवाज खूप कमी येतोय, मला येतच नाही तुमचा आवाज, हैलो! हॅलो! आमाला याला पाणी बी सुटत्या, हा ना.
हॅलो!
हॅलो! तुम्ही थोडा मोठ्यानी बोला. तुम्ही काय अ ते हेडफोन तरी लावले
हो हेडफोन लावले.
हा ते तुम्ही काढा मला ना आवाज येत तुमची तुम्ही, तसंच बोला मगं मला आवाज येईल. त्या हेडफोनमुळे ना मला आवाज नाहीे येत.
हो एक मिनिट. आता येतोय?
हॅलो! आता पण खूपच कमी ये. चला मी असंच ॲडजस्ट करते, मला ना ती आवाज आहे तुमची ते स्पीकर तुम्ही ते वॉल्यूम बघा तुमचं ते कमी तर नाहीये?
आता येतयं?
आता थोडासा वाढलायं.
बरं, आता येतयं नां?
हां -हां आता येतेय.
हां. चालू करतो ठीकये.
हो हो हो.
सायले, पोरी तू शहरात राहून शिकतेस. मो इंजिनियर होणार, पण खरं सांगू आमच्या वेळी शाळा कमी होती. तरी मान माणसं सुखी होती. आता सगळे शिकतात. तरी टेन्शन, बेरोजगारी मग शिक्षणाचे उपयोग काय?
हो, पण तुमच्या वेळी ना, अ तुमच्या वेळी तर तसं नसतं तसं नसत ना. कि अ कि आम्हाला बाहेर जायचंय, मला अजून काहीतरी करायचय. त्यावेळा काय होतं की, आम्हाला फक्त पोट भरायचं होतं. त दुसरं काही टेन्शन नव्हतं. की हा मला करियर आपलं करियर बनवायचंय. कि आम्हाला काहीतरी अ काहीतरी अचीव करायचयं. ते टायमाला असं काहीच नव्हतं, तुमच्या टायमाला ना, आता आता सगळं वेगळं झालंय. आता सगळ्यांना असं वाटतं ना की, आम्हाला काहीतरी अचीव करायचं आपन्या आपल्या आपल्या फ्युचरमधी आम्ही काहीतरी करू. आम्ही काहीतरी करून दाखवू आपल्या सगळ्यांना, कि आम्ही काहीतरी आहोत आम्ही आम्ही ते शिक्षण घेतलंय तर त्या शिक्षणाचा मी काहीतरी, अं काहीतरी ऍडव्हांटेज घ्यायला पाहिजे. म्हणून प पहिल्या पक्ष पहिला अ पहिल्या पेक्षा आताच्या लोकांना जास्त ते ना कळलंय की ती फक्त पोट भरायचं नसतं. काहीतरी आपल्याला करायला पण असतं. की आजकाल जसं ए आय आलंय कोडिंग आलीये अबाकस क्लासेस झालेत. त्यांना सगळ्यांंदा ना ते अ त्या शिक्षणाचे खूप खूप गरजेचे आहे. ते शिक्षण त्याच्यामुळे आपण काहीतरी ना करायला, अ काहीतरी आपण करू करू शकतो. फ्युचर मधी. आपण जे फक्त पो पोट भरवायासाठी आपण शिक्षण घेतो. त्याचं काही महत्त्व नाहीये. आपलं पोट भरायचं तर पण अस पण भ भरू शकतो. बिना शिक्ष शिक्ष अ शिक्षणा आपण पोट भरू शकतो. पण आपल्याला शिक्षण कशाला पा कशाला पाहिजे? कि आपलं जे फ्युचर आहे, जे आपला देश आहे, त्याची प्रगती व्हायला पाहिजे. जे आपण शिकलो, तर आपली प्रगती होईल. पण जे आपण नाही शिकणार तर
बी एस सी अग्रिकल्चर आहे, त्यांना डिप्टर आले चाळीस पासून पाणी वाचलं, मी नुसतं पाटाने देखलो. पण पोरी गावातले क कित्येक पोरी बी ए बी कॉम केलं. आता पुण्याला हॉटेलमध्ये वेटरच काम करत आहे, पंधरा हजार पगार. मग इंजिनिअरिंग, डॉक्टर सोडलं तर बाकी शिक्षण वेस्ट आहे ना.
नाही तस नसतं. हार अ सगळे सगळे जे स्ट्रीम असतात ना कॉमर्स असो आर्ट्स असो काही असो सायन्स असो ते सगळ्यांच आपल्या जगाला एक महत्त्वाच आहे. आर्टसमध्ये खूप खूप ते एक आर्ट्स मध्ये आपण टीचिंग लाईन मध्ये जा जाऊ शकतो. आजकाल टीचर्स की खूप खूप कमीये कोणच टीचर बनायला, ते विचार करत नाही कारण की का की टी टीचरांना खूपच कम पैसे भेटतात त्यांना खूप पगार त्यांचा कम असतो. पण तसं नसतं की आप आपल्याला पैसे कमी भेटतं आपण शिक्षणच शिक्षा ते टीचरच नाही बनवायचं तस नसतं. पण आपल्याला कधी कधी ना आपल्या ते आपल्या जगाचा आपल्या फ्युचरचा ह्याच ना पण विचार करायला पाहिजे. तिथ खूप ते चांगल खूप लोक ल असतात की अभ्यास करून खूप मोठे बनतात. ते आर्ट्स करून कोणी व वकील बनत्यात. आणि कुणी सायन्स करून ते सायंटिस्ट बनू शकतात डॉक्टर बनू शकतात. अखिल जगाच कल्याण होत.
आणि जे कॉमर्स करून एवढं शिकून कॉमर्स करून बँकेत नोकरी करत. बँकेच्या ऑफिसरला पंचवीस हजार ला लागतं असतं. शिक्षण प्लस स्कील नोकरी फक्त डिग्री कागज आजकाल प्लंबर इलेक्ट्रिशियन आय टी आय करून चाळीस हजार कमवतो. कारण त्याच्याकडे स्किल आहे आणि नोकरीवाले ते मागे राहिले असं का याच कारण काय आहे.
हॅलो
हॅलो
हॅलो काय म्हणत तुम्ही मधंन पूर्ण आवाज तुमचा गेला.
हो एक सेकंद जे बँकेत काम करतात ऑफिसरला त्यांना पंचवीस हजार रुपये महिना लागतो आणि जे नोकरी जे धंदा चालवतो अं ज्यांचा स्वतःचा व्यापार आहे इलेक्ट्रिशियन आयटीआय करून चाळीस हजार रुपये कमवतो. कारण त्यांच्याकडे स्किल आहे. आजकालच्या नोकरी करन्यास स्किल नाही म्हणून त्यांना पगार कमी.
अरे नाही तर तसं काय अस आपले आपले विचार असतात. कि ते कोणी अग इंजिनियर बनलं तर त्याला फायदा आहे अग इलेक्ट्रिशियन बनल तर त्यांचा फायदा आहे तस नसतं. हर एक स्ट्रीम ला हर एक प्रोफेशन ला हर एक क्वालिफ ते एक ओ ऑक्युपेशन आहे ना ते महत्त्वाचं असतं अग आपण स हेच विचार करत राहिला कि हे केलं तर हेच आपल्याला पैसे भेटल तेच केलं तर पैसे भेटल मग जे जे आर्मी आर्मी मध्ये असतात. हाय ना तिथ ऑफिसर बनले ऑफिसर पण काय अशे नाही बनतात ते त्यांना पण शिकाय लागतं, आपण असं श समज घेतली. कि आपण हे म्हणतात त्याचाच आपल्याला फायदा भेटणार हेच केल तर आपल्याला फायदा भेटणार. फायद्याच्या नसतं आपल्या ते एक करिअर असत. कि आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आणि आपल्याला काहीतरी बनायला पाहिजे आपल्या जे आपल्या प्रगती व्हायला पाहिजे आपल्या देशाची असा जर विचार केला तर जे आर्मीमध्ये असतात. आर्मी मध्यी असतात ना ते एक किती मोठे मोठे असतात चीफ असतात हा ना ऑफिसर असात ते पण शिक शिक्षणच करून तिथे जातात.
अच्छा साधं उदाहरण तुम्हाला खतवाला मन म्हणतो की हे की लिक्विड खात वीस दोन हजार रुपये लिटर तुम्ही घेतल मी शिकवल आज. ते खरय म्हणूनच म्हणते शिक्षण म्हणजे डोळे, आणखी आजकालचे लोक जे शिक्षण करत आहेत त्यांना समोर जाऊन चांगली नोकरी मिळाली पाहिजे यांची त्यांना खात्री आहे. पण खूप लोकांना मिळत नाही. कारण की त्यांच शिक्षण अधुर राहते. त्यांचे फॅमिली प्रॉब्लेम्स राहते. या विषयावर तुमच काय म्हणण आहे. हॅलो